काय करताय हो तुम्ही
काही नाही तुम काय करताय
ते तोडे लावायला चाल बू घ्या
हा हा येईन ना आदला बदलं कर आपण
बर बर ब आता आमची स्वराजर आली तुमची इथं तर पाठव पण मग आता काही जमत नाही ब हा बर बर हा
हा चालतो तिचा
ह मग जमत तिला आता सगळं त विचारलं पोरगी कावल कावल काय झालं क
दररोज कीर किर करतय वाटत सर्दी झाली काय
सर्दी आली त्या बाळाला काय करत्या
हो का मग ते बॉटले आहे ना वीस वीस रुपयाला भेटते ब
काय ज वीच्या काय
त्या वाप वाप द्यायच्या
हा देलं दिलल पण मग ते काही नीट होईलना दवाखानण्याची काही होईल ना त्या हाना
हा भाई
हुम्म बर बर द्या मग